हॅलो हॅलो आवाज येतोय. हॅलो हॅलो हॅलो हा आवाज येतोय -
आवाज येतोय येतोय येतो येतोय हा काय करायल
काय नाही आत्ता आवररलं बघा तुमचं?
हम्म आमचं पण आवरलं नाश्ता वगैरे झाला?
हो नाश्ता झाला की तुमचा?
हा हा
हॅलो हॅलो झाला काय म्हटलं नाश्ता वगैरे?
झाला झाला आत्ताच झाला.
काय केलाय नाश्त्याला?
आज जर असं धपाटे केले होते ह हह
होय कशाचे?
ते मिक्स पिठाचे.
मिक्स पिठाचे ये याचे पण छान होतात की. आपलं मी पण आता परवाच ऐकलं कि दोडक्याचे पण करतात दोडका खिचून
धोडका किसून खूप ला छान लागते तेी झपाटी ते
पण मी पण बघितलं परवा
नाही खूप मस्त लागतात त्याचे हे मिक्स पीठाचेतात काय हे रेग्युलर्स कि जरो तीळ हे घातले फुग्यायची धपाटे खेळते छोटे छोटी. हम्म होय स्पेशल.
अ आमचं पण होत पण ते डबा असल्यावर ते होते. आता उद्या असत स्पेशल संडे स्पेशल
संडे स्पेशल काय व संडे ला होतेय डब्बा आसल्यामुळे हो नाही ते जेवणाच आणि ते सगळं होत नाही होय. नाही होत.
मग डब्याला जर असेल तर मुलग्याच्या मग ते करावंच लागत.
लागते होय मग तसं काही वेगळं नसतंय ना चपाती भाजीच असते ना डब्याला?
चपाती नाहीय भाजीची पूर्ण चार्ट दिलाय तो महिन्यांचा आहे महिन्याचा आहे महिन्याभर काय काय वेगवेगळे पदार्थ सगळं. आहे की त्यात त्यात फुग्याचे धपाटे पण आहेत. होय पालक भाजी मेथीची भाजी
अस त्याप्रमाणच
पोकळा हो त्याप्रमाणच द्यायचं रोज
हम्म भारी आहे की मग सगळं खायला मिळतय मुलांना.
ती नाही दिले तर ते लगेच फोन येतोय मॅडमचा आज ही भाजी नव्हती. त्याच्या डब्यात म्हणून
अगं भारी मग. ते पण ते हे बरं आहे ना पण
तर आणायचं लागत ना ते नाही मिळालं तरी बाहेरून मग आता परवा आमचा बाजार होता पण त्या बाजारात ती भाजी त्याला जी सांगितलेली ती मिळाली नाही. बाहेरून जाऊन आणलं मग. मग आणलं बाहेरून म्हणजे बाबा घेऊन आले मग बाहेर गेलेले. ह
हा हा हा
बीन्स वगैरे मग एक एकदा सीझन वाईज असतं ना आता प्रत्येक सीझनात ते मिळेलच असं नाही. एक एक सिजनात एक एक काही मिळत नाही ना गोष्टी मग आता. फ्लावर कोबी ते काय असं आता नॉर्मली मिळायच लागले वर
मिळतय होय पण एका अर्थाने मुलांसाठी चांगलाय. ह नाही मिळालं तर मग आपल्यासाठी अवघड आहे.
माझा मुलगा कधीच भेंडी खात नव्हता पण परवा त्याच्या दडब्यालाच भेंडी होती. मग आता भूक लागल्यानंतर का खाल्लाय ती भूक लागल्यानंतर काय करण मीच खात नाही भेंडी अजूनपर्यंत मी खाल्ली नाही पण तो खाल्ला मी म्हटलं बरं झालं मी नाही खात तर तू तरी खातोस.
तू तर खातोस ऑप्शनच नाही ना खायलाच पाहिजे डब्यात तेच आहे म्हणणेवर.
चवळी मी पहिल्यांद पहिल्यांदा म्हणजे आणली आहे नाहीतर कधीच चवळी मी बाजारातून आणत नाही. कोणाला आवडत नाही पण आता ते धब्याला जायचं हो त्या म चवळी पण आणाव लागली मला.
जे खातलंय ते पण आणायलाच पाहिजे. मग सगळे असे व्हेजिटेरियनच असतात सगळे पदार्थ?
त्यांचे चेरमन नाही. ते कस म्हणजे जैना जैनांच्या मध्ये येत ना ते शाळामध्ये हा चेअरमन आहेत ते मग त्यांच्या एक एक शाळेत नाही चालत तस.
हम्म आणि बाकीची पण वेगवेगळे पोरं असतात मग कुणाच्यात खातात नाही असं पण असते ना त्यामुळे असत न हम् चांगलंय.
ह ना
कितवीला आहे?
आता आता एल के जी म्हणजे लहान गटात आहे अम्
आतापासून सवय लागते सगळं खायची
हो आत्तापासूनच सवय म्हणूनच त्याला लोकर घातली शाळेेत आणि बाहेर पण घातलं म्हणजे त्याच तर रोज हे करून प्रवास करून जातो हो चार वर्षाचा
चार वर्षात हा हा घेतात काय हा माझं आत्ता दोन वर्षाच आहे
हा नाही आणि त्यांना लवकर सवय लागते जेवढ लोक आपण शाळेत बसू ना तेवढ त्याची सवय शाळेची चांगली लागते म नंतर ना ते एकदा घरात सवय लागली खेळायची की परत ती मुलं मग मिक्स होत नाही ह जात नाही घरात खेळा सवय लागते त्यांना
काहीतरी मग वेगवेगळं बनवायला लागत असं त्यानमित्तानं तुम्हाला पण हा हा हम्म मग तुम्ही असं वेगवेगळे रेसिपी बघ बघून करताय अस
हो असं युट्यूब वरती हा युट्यूब वरती बघून करते मंचुरियन वगैरे सगळं हा सगळं घरीच कराय ते जथे क मुलांना पण हे
आणि घरी केल्यावर आपल्याला म्हणजे मनाप्रमाणे खाता येते ना ते बाहेर कस तेवढंच हे मिळते खाता येत म्ह मीट मध्ये य त्यामुळ घरात असं भारी असत तेच खायला वगैरे व्यवस्थित मिळते
होय
हम्म ढोकळा वगैरे पण करताय घरी
हो ढोकळा करते की बेसनचा पण रव्याचा पण दोन्ही पण
हम्म चांगले होतात ते मी नाही कधी केला म्हण म्हंटलं
छान होतात बेसनचं पण छान होतंय जेवढं पीठ ते फुगेल ना थोडं ते चांगलं होत
हा रात्री भिजत घालायचं का बेसन
नाही रात्री नाही करते वेळीच करायच इनो घालायचा हा इनो घाल
आता
इनोन होते फर्स्ट
हम हम ह बघूया करते ट्राय करे तर
यटिलाझर हे होत ना ते काय म्हणजे फवत ना लगेच हम् येनो घातल्यामुळं
हा
छ होतात पण
आ हां
ढोकळा आणि रव्याचा पण होतय पण रव्यापेक्षा बेसनचे छान होतात
चांगले होते.
म्हणजे त्याला जर चव येते ना बसांची हो वरून फोडणी घालते मिरची कडीपत्ती तम होरी
हम्म हम्म आणि साखर ते साखर हा हा हा साखर पाणी घालून मग फोडणी हम् मग ते गोड आंबट. ठरू.
हो डंबत.
छान वाटतेय.
हो छान लागते ते बहू आता मी उद्या करायचं म्हणते बहुया. उद्या करायचं म्हणते ढोकळा आपण बघू आता वेळ मिळाला तर
वै एक एक पदार्थ दर रविवारी वानवला असला. हा जरा फिरायला वगैरे काय?
हा फिरायला वगैरे गेलो की मग ते होत नाही.
नाही होत मग तुम्हाला संडेलाच मिळत असेल ना फिरायला जायला.
हो ए दिवस आता ह शाळा पण आणि मिस्टरांना पण रहिव. सुी असते रविवारी जावं लागत कुठ पण बाहेर जायचं म्हट.
हो तेवढंच जरा चेंज असलं की आपल्याला पण आठवड्यावर निवत जाते. होय ना होतय मग काय म्हणजे रुटी म ंज आहे अस वाट जराग ते कंटिन्यू असलं ना म खूपच. कंटाळयत
रोज काय उठा तेच करा तेच करा नको होते वेगळं कायतरी. हा जरा फिरलं तररी बाहेर कस मन जरा प्रसन्न होते.
नाही तर मग आहे तेच आपल्या सुरू असतेच.
चा आहे.
त्यामुळे आम्ही पण इकडे जातोय असं बाहेर रंगकायला वगैरे फिरायला हम्म ते पण आम्ही काय कधी तर जातोय.
ते चालतय ना जरा असतात बाग वगैरे
होय असतात होय नसते होय जायला लागते. जता. थोडं तेव काय लहान आहे तरी पण जरा त्याला पण चेंज पाहिजे की घरात बसून बसून पण पोरं कणतात काहीतरी जे बाहेर गेल्याशिय पण शिक त यत नाही असं काय मग घरात बसून तेच तेच तेच नाहीईच बोरवत ते
कंटा आता तो खिडखिड हा मग त्यांना पण जरा खेळायला वगैरे
हो पाहिजे असत हम्म त्यामुळे मग
हम् हम.
तर माहेरच
बा हो. आम्ही पण बघायचं चल उद्या उद्याचं लले प्लॅनिंग बाहेर जायचं.
हा हा बाहेर म्हणजे मग तुमच्या तिथे आसपासचाच याला जातय का?
नाही असं ए वन डे ट्रीपच काढायची असं.
हा हा हा.
आता कसं जरा पंढरपूरचं चालू आहे ना पंढरपूर वगैरे हे बारी चालूय आहेत ना. म्हणजे मुलांना पण बघायचं होते वारी कशी असते काय असते हा माहिती पण होती. हा त्यामुळे त्यांना मग तिकडं पाठवायचं.
हम् हम् हम् चालते क बरा हा हा.
हम्.
गेला की पूर्ण दिवस जातोय त्यामध्ये पण ह ना.
हो पूर्ण दिवस सकाळी गेले की संध्याकाळी रात्री अकरा बारा वाजताात असते यायला. हो अकरा वाजा वाजले.
आपण रोजचा रुटीन मण चेंज म्हणून तर होते काहीतरी
हो आणि मुलांना बघायचं त्यांना पण बाहेर
बाहेर पाहिजे ना पाहिजेच ना बाहेरचो् पहिला असताला पाहिजे आता
टी व्ही मोबाईलमुळे बाहेर काय जगात काय चालय हे पण काय त न त्यां वारी म्हणजे काय वारकरी म्हणजे काय त्यामुळे आ शाळेत
करायला लागले थोडे ते पण चांगलं चाललं आता सगळे सण सेलिब्रेट करत ात वेशभूषा करतात होय छान असते
हा त्यामुळे मुलांना स कृती जपत आहेत कुठ तरी हा आपली संस्कृती काय अ
घरात आता मुलांना होतच नाही ना ते काय तसं माहित
माहितच होत नाही ना मोबाईल आणि टीव्ही मु त्यांना माहित होतच नाही म्हणजे बघतात पण प्रत्यक्षात काय असते हे
हम्म गेल्याशिवाय कळत नाही होय ते चांगलं आहे पण शाय पण ठेवलेत आता सगळं आहे ना त्यानमित्तानं मुलांना पण थोडं चेंज आवरायला मिळते काहीतरी वेगळा आहे असं वाटतय असं रोजच्या अभ्यासातन चांगलं ते पण मुलं पण असं जास्त हे हौसेने करतात ते पण हम शाळेत पण चांगलं चालं आता हा हा
ठेवू जरा कॉलला लागलंय एक ठेवते एक पाच मिनिटांनी करा